हॅलो, हा बोला की
हा ऐेतोय का आवाज.
हा आला याय लागलाय आवाज़.
हा हा मग काय कराल्यास?
काय नाही बसलोय बघा.
होय
ह्म्म आम्ही कोल्हापूर, ला गेलो होतो रंकाळा अ शाहू पॅलेस आणि महालक्ष्मी करून आलो.
होय. हम्म, बर बर, मग कसं गेलता फॅमिली काय फ्रेंड?
सगळे फ्रेंड्स मिळून
हम्म बरं बर
हम्म
आणि काय मग प्रवास कसा झाला?
प्रवास मस्त झाला. भरपूर एन्जॉय केला.
कश्यान गेलेला?
मिनी ट्रॅव्हल्स न गेलतो.
होय.
हम्म
मग आणि तिकडचं मग काय पदार्थ खाल्ला का नाही?
तिथलं पदार त म्हणजे आपलंच की हे जे आपल्याला ह्याच्यावरती मिळत्यात म्हणजे अ आपलं व्हेज राईस, पाणीपुरी भेळ. परत मंचुरियन, ॲसक्रीम दहीपुरी
मग मजा आली
मज्जा आली भरपूर, मस्त मज्जा आली.
हा हा
मग बजेट किती होत तरी
बजेट तरी चारशे रुपये होते की
हा हा म्हणजे कमी बजेटमध्ये पण प्रवास चांगला झाला.
हा झाला छान झाला मस्त झाला म्हणजे निवांत. गेलो निवांत आलो असं. धकधकते न कायनी व्यवस्थित सगळासनी बस बसायला बीसायला त्यांचं घ व्यवस्थित छान होतं
हा हा म आधी काय तयारी केलता प्रवासासाठी
खायला ते घेतलं होत. आणि काय नही एवढंच. एवढंच आणि काय आता. जरा असा डिस्कशन सगळ्यांनी मिळून केलं होत कस कसं काय काय करायचं हेच केलं होतं बाकीच काय नाही
हा हा हूं आणि
आणखी काही नाही. छान झाला प्रवास सेन फोटो फोटो काढलेत की होय फिरायला जायचं म्हणजे फोटो पाहिजेतच.
होय मग कसं रात्रीच प्रवास चांगला वाट तेरा दिवसात चांगला वाटतोय.
दोन्ही पण छान वाटलं त्या दिवशी कारण येताना अमासिन लेट झालता त्यामुळे तो पण प्रवास चांगला वाटला. आणि जाताना पण. वातावरण इतक छान होता. असं काय नव्हतं की असं हे काय असं ट्रॅफिक तेन काय जास्त नव्हत त्यामुळ सगळं चांगलं वाटलं.
हा हा.
जर कोल्हापूरमध्ये जरासं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होत तय नाही तर मग बाकी नाही रोडला असं सगळं निवांत.
हम्म हम्म मग आणि मग भविष्यात कुठं फिरायला जाऊ वाटल तुला?
आम्हासनी गोवा.
सगळी गोवाच म्हणतात पहिला.
गोवा म्हणजे माझं पर्सनल केरळला जायचंय, मला केरळ बघायचंय.
हा. बर आणि मग?
आणि काय नाही निवांत.
मग पावसाळ्यात फिरायला आवडतय काय उन्हाळ्यात? फीरायला आवडतय.
सगळ्यात भारी थंडीच्या दिवसात.
हम्म हम्म.
म्हणजे त्यावेळेस कस जास्त ऊन पण नसते, जास्त पाऊस पण नसत आणि वातावरण पण थंड असते आणि सगळं म्हणजे त्यावेेळेस कसं पाऊस पडून गेला असतो, त्यामुळे सगळ हिरवगार असं निसर्गरम सगळं असतंय ना. म्हणजे असं बघायला पण छान वाट त्या आपल्याला
होय मग आता स्वप्नातला प्रवास म्हटल्यावर, मग गोवा आहे काय?
ह गोवा न केरळ. तसंच कोक कण पण आवडतय. खरं हे दोन म्हणजे कोकणमध्ये जाऊन आलोय त्यामुळे काही एवढं वाटतात नाही का इिथं या दोन ठिकाणी गेल नाही त्यामुळे तिथं जर असं जायलोय.
होय तरी पण म्हणजे डोंगर, समुद्र, जंगल हयात जास्त काय आवडते?
मला सगळ्यात जास्त जंग गल.
मग आतापर्यंत तुझा प्रवास कुठला असं छान असं गमतीशीर झालंय असं, अनुभव सांगन्यासारखा.
आताचा परवाचा पण छान झाला. मस्त एन्जॉय केले डान्स तेन केेला.
हा.
फुल् एंजॉय केेला.
हा हा.
कोकण पण छान वाटतय, कारण मी लहानाची मोठी त्या कोकण मध्येच झालोय त्यामुळे तो बी प्रवास छान वाटतोय तसा, म्हणजे मस्त मस्त वाटते म्हणजे हे
हम्म हम्म
जंगल तेन त्यामुळं
हा हा
हम्म
आणि मग आता तिकडं होतीच ना प्र आधी तिकडं चिपळून ला का
नाही लांजाजवळ वाटोळ म्हण गाव होत तिथं होतो आम्ही माझे पप्पा ड्रायव्हर होते. त्यामुळे तिने त्यांना राजापूर डेपो होते त्यामुळे आम्ही तिथं राहायला होतो.
अच्छा हा हा ह तिकड मग असं नवीन ठिकण कण गल र अस वेगळच अनभवयतय नी
हो होय वेग छान वाटते, हा नवीन नवीन शिकाय पण मिळते छान माणसं पण छान अस तत् तशी वेगळीकडे गेल्या नंतर बघायला पण छान आहे तस तिथं म्हणजे राजापूरची गंगा बघायला चांगली आहे. आस भरपूर आहे आपले गणपती पुळे हे ते अशा आहे भरपूर ठिकाण आहेत की छान वाटत. तत
हम्म
हा जर संस्कृती वेगळी पडते कारण आम्ही जिथे राहिल होते ना तिथ त्या सगळे असं म्हणजे त्याचा जो समाज होता ना तो सगळा असं वारकरी समाज होता. ता
होय
हम्म
हा हा
आणि तिथं कस सगळे जण असे वेगळवेेगळीकडचे येऊनच राहिलेले होते. त्यामुळे प्रत्येकाच सगळं वेगवेगळं अस हे होत.
हा मग भविष्यात कधी मग ट्रेन बस कार किंवा फ्लाइट कसा प्रवास करणार मग
हम्म माझ्या मते चा ट्रेन न केलेला चांगला
हम्म हम्म
जरा, आ बस ना आणि कार ना काय आपण करतोय, कसा बी
हम्म
ट्रेनच आपल्याला जास्त म्हटल जास्त कुठं करायला मिळत नाही ना म्हणजे जिथं जेवढं लांब जाईल तेवढंच ट्रेनचा हे होतय.
होय. मग आणि ट्रेकिंगला, पिकनिकला, त्यांना असं कुठं जायला आवडणार जास्त.
हम्म हम्म
मैत्रिनी बरोबर ते न ग
हिथ जे दंडोबा ला एक जायचंय आहे फ्रेंड्स बरोबर. आणि आणि काय आणि कुठे तर नवीन काय तर असलं तर तिकड.
हा हा, मग आता प्रवासाला जाताना काळजी काय घेणार तू स्वतःची फॅमिलीची किंवा फ्रेंडसची?
सगळ्यात पहिला, आपण राहा आपल्या फॅमिलीला नीट ठेवायच जेवढ्या वस्तू घ्यायच्या त्या घरून घेत आपला सगळ्यात चांगला बेस्ट रस्त्यात बाहेरचं खाण पिनं करण्या अपेक्षा आणि, काही थोडंफार असं म्हणजे आपलं हे, जे अशी काळजी अशी एवढीच आणि काय आता काळजी त्यामध्ये असं,
हम्म जर पैसे भरपूर मिळाले तर कुठ जाणार प्रवास करायला मग आणि पैसे पण भरपूर आहेत आणि वेळ पण भरपूर आहे. त्यावेळेस मग कुठं जा? हम्म कोरियाला जाणार.
कोरियाला,
हम्म हम्म बर, मग आता मग प्रवासात आलेला अनुभव असं वेगळा अस काहीतरी छान, मज्जेशीर
छान म्हणजे म्हणजे प्रत्येक आपण असं म्हणजे आपल्याला वाटत की हा हे म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला कळतात प्रवासामध्ये म्हणजे कोण कसा आहे, कोण कसा, आपण म्हणजे असं बोलू शक कतने म्हणजे आ- सा आपल्या रोजचा हे होत नाही. खरण प्रवासामध्ये गेल्यांतर कसं कोण म्हणजे असं कसं असतयात आपण एक एन्जॉय करतो बाकीची कशी कर तात हे म्हणजे हे कळते. त्याव
म तुला कसं वाटतेय कमी बजेट तो म्हणजे असं कसं करावं आपण प्रवास?
कमी बजेटमध्ये पण केलेला चांगलाच आहे म्हणजे ज्यांच्याकड आता बजेटचा प्रॉब्लेम असतोय त्यांनी म्हणजे लोकलला तरी माझं मत आहे की लोकलला तरी काढून करावा. कारण खर्च हा कसा सगळ्यासनी असतोय सोडा
होय.
काय त्याला ऑप्शन नाही.
हम्म बरोबर.
त्या आप आपला स्वतःसाठी कधी तर थोडा वेळ एन्जॉयसाठी
हम्म.
हे केलेला बरं असतय प्रवास म्हणजे तेवढंच आपल्याला जरा असं रिलॅक्स होतय, म्हयम वेगवेगळे हे होते म्हणजे एकाच ठिकाणापेक्षा न्या दुसरीकडे जाणं तिथलं वातावरण हे करनं त्याना असं हे होते.
हम्म मग भविष्यात कधी एकट्यान तुला जास्त कसं आवडतो म्हणजे एकट्यानं प्रवास करायला आवडतोय काय ग्रुप मधून?
नाय मला फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर प्रवास करायला आवडतय.
हम्म, मग प्रवासामुळे काय नवीन शिकायला मिळालं तुला? किंवा काय शिकलीस आता बरेच प्रवास झालेत ना. आधीपण आ तापण
प्रवास कसं फॅमिली बरोबर केला ना तर आपण रिलॅक्स मध्ये असतो म्हणजे सोलो केला म्हणजे ना कधी काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला तो एकट्यालाच म्हणजे हॅन्डल कराय लागतो, आपण करु पण शकतोय खरं आप आपल्या त्या ठिकाणी आपल्या मेन्टालिटीचे हे असते त्यामुळं फॅमिली का फ्रेंड्स बरोबर केलं की आपल्याला तेवढं ते हे होत नाही.
होय.
त्यामुळं
आणि मग
आणि काय नाही.
मग रोड रोडच ट्रिप चांगली वाटते काय कार हेची सॉरी प्लेन न चांगलं वाटत फ्लाइटनं?
नाही अ रोडची पण चांगलीच आहे आणि ट्रेनची पण चांगलीच असते रोडची कशी जर अस रोड खराब आला तर रोड जर अस धक्क बुक्क लागत्यात. ट्रेनचं कसं तसं नसतय ना. डायरेक्टली एकदम - - हे होऊन जाते.
मग आतापर्यंत तुझं असं सर्वात असं छान म्हणजे मजेशीर - झालेला प्रवास - - कुठलाय म्हणजे अस तुला तो लक? क्षात राहिलाय अजूनही - - आसं.
मी सावीत असताना कोकण ट्रिप केली होती. त्यातल्या कोकण रेल्वेतला जो प्रवास होता - - ते छान मला वाटते. म्हणजे मला ते अजून पण असा आठवतय.
हा हा होय.
हम्म.
बर. चालतेय मग आणि काय?
काय नाही निवांत बघा जेवणतेन झालं.
जेवण व्हायचंय अजून आता करायचं. तू जेवलीस? हा. चालतेय मग. बोलू पुन्हा
हा हा चालतय.